हा येतोय आवाज.
हो हो येतो आवाज.
हम्म,
इथं आवाजाचा टोन पण बदलतोय रे
हो आवाज वेगळा आणि दुसरा पण असं बॅकग्राउंडला वेगळाच आवाज येतो आणि.
हो तो रेंज रेंज येतात त्या पण आवाज आपल्या आहेत. क्चु येत नाही फोनवर जं बोलतो तशी
नाही वेगळा आवाज येतो कोणीतरी वेगळा माणूस बोलतय असं वाटत.
होय मला असंच वाटायलले म्हणून तर म्हटलं.
तुला सकाळी तेच म्हणत होते की तुझा आवाज काहीतरी चेंज होते. तो म्हणला मला सर्दी झाली.
हो मला सर्दी झाली तशी पण मला. तुमचा पण आवाज वेगळा येतो होेतो मला वाटत नाही आपण ते बोलत होतो ते आहोत म्हणून
चेंज झाल जादू.
कार्या जादू फाईन आपले विषय घेऊया पण हा कोणते विषय घेऊया सांगा तुम्ही बोला
कुठला घेतस बघ कुठला पण चालतय.
आवके आता जसा चालू आहे शिक्षण व्यवस्थेवरती शाळा चालू झाल्यात तर तो घेऊ या.
हो चालेल चालेल.
हा म्हणजे? आताच जवळ जवळ सगळ्या मुलांना इंट्रोडक्शन करताना सॉरी त्यांची परिचय माहिती घेताना विचारतात ना तुम्हाला काय व्हायचंय मग तुमचं कुठं कुठं काय यावरती ती बोलता येईल हम् तसं तुम्ही पण शिक्षिका तश्या आम्ही पण शिक्षिका मग सगळे मॅच होईल तुमचा काय अनुभव आहे याबाबत.
माझा अनुभव तेच आहे की पहिलं आपण जेव्हा शाळेचे तेव्हा आपल्याला विचारायचे की तुमचं स्वप्न काय तुम्हाला मोठं होऊन काय व्हायचंय. पण आता तस नाही होतय आता आपण मुलांना पालक सांगतात की तुला डॉक्टर व्हायचंय.? इंजिनियर व्हायचंय तुला आयटी मध्ये जायचंय.? किंवा तुला बिझनेस करायचाय म्हणजे जे पालकांचे अधुरे स्वप्न राहिले असते तर ते मुलांन वर पूर्ण करायचे आणि पैशांची काही कमी नाहीये क्लासेस लाव काही कर तुला जे पाहिजे ते कर. ते आम्ही करतोय असं होतय आणि त्यामुळं मुलांच स्वतःच स्वप्न चिरडलं जातय सगळं की त्यांना काय व्हायचंय त्यांना काय आवडतंय हयाच कोणी विचारच करत नाही
ते तर आहेच त्यांना आपण स्वप्न पाहण्याची पण लिमिटेशन आखून दिलीय की एवढीच मर्यादित स्वप्न बघा तुम्ही वेगळं असं काही करू नका
आणि शिक्षण पद्धती अजून एक मोठा तोटा मला सध्या जाणव येतो म्हणजे पहिले मुलांना खेळू द्यायचे त्यांना एका विशिष्ट वयानंतर शाळेत प्रवेश मिळायचा आता म्हणजे मुलं एक दीड वर्षाच झालं की मग पालक अभिमानाने सांगतात की तो पोएम बोलतो त्याला एबीसीडी येते तो स्केटिंग करतो त्याला गाण्याच्या क्लास घालायच आणि शाळा सुद्धा आता दोन अडीच वर्षाचच प्रवेश द्यायला लागले त्यामुळे त्यांच्या छोट्याशा मेंदूवर प्रचंड
प्रेशर प्रेशर प्रेशर येते तुला यायलाच पाहिजे तेवढा मोठा झाला अस तर तू शिकलच पाहिजेस तुला हे जमलंच पाहिजे मग तुझ्या शेजारच्या मुलाला जमत तुला जमत नाही त्यांचा मुलगा एवढं म्हणतोय माझा मुलगा कसा म्हणू शकत नाही.
हा हे मुळात त्यांना तुलना केली जाते त्यामुळं मुलं जास्त त्यांचा आत्मविश्वास गमावून बसतात की त्याला येतय मला नाही येत. पण पालक हे बघत नाही की नातेवाईकाच्या मुलाला गाणं गायला येते तर माझ्या मुलाला क नाचायला येत असेल असं नाही त्यांचा त्यांचा अट्टा अस असतो की त्याला गायला येतं तर तुला यायलाच पाहिजे
येस आणि इन ह बोला बोला
याच्या मुळे च पूर्ण करपूण चालय ना त्यांना मातीत खेळायला भेट भेटत आहे ना मोकळेपणाने खेळायला भेटत आहे. त्यामुळे त्यांना बरेच इश्यूज होत आहेत
मुळात मुलगा जन्मला कि मुलगी जन्मली ही एक नाव ठेवायच एक असतो तंत्राचा एक वेगळाच कार्यक्रम असतो त्याच्यानंतर शाळेत कुठल्या घालायचं आणि. शाळेत घालण्याचं रिझनच त्यांच्या पाठीमागच काय असतं की आई वडील दोघांनाही जॉब वरती जायचंय घरी सांभाळायला कोणी नाही सो दॅट्स सोय आम्ही शाळेत घालतोय मेन कारण त्यांचं शाळेत घालण्यामाग हे आहे आपलं मेन कारण हे नव्हतं शाळेत घालण्याच
नाही.
आपल्याकड सुरुवात अशी असायची पाचव्या सहाव्या वर्षात सुद्धा की मुलाला शाळेत ची सवोय लागू दे.
हा
घरात कोुणाला टाईम नाही म्हणून पोराला घराबाहेर काढलेली ही रिझन नव्हते हे कारण नव्हतती ती आपली
त्याला खरोखर शिक्षणासाठी आणि तेव्हा शिक्षण चौपेर होतं म्हणजे. तुम्हाला मैदानी खेळ होते. गोष्टी सांगता येत होत्या सगळं म्हणजे एक ठराविक साचेबंद शिक्षण नव्हतं की तुम्ही. घरात कसं वागायचं मोठ्या माणसांशी कसं वागायचं किंवा अगदी सुरुवात तिला बघ आमच्या वेळेला जमिनी असायच्या साध साधी शाळा मग आम्हाला सारवण्यापासून कचरा काढण्यापासून त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागायच्या. म्हणजे अ शनिवार आला कि शनिवारी आमचा वर्ग आम्हाला. सारवायला लागायचा म्हणजे त काम करायची पण सवय लागायची. शरीराला एक कवायती तास ठरलेला असायच. म्हणजे पीटी तसाला ते हा त्याच्यात ते घेणारच. किंवा मग ते अशा छोट्या मोठ्या प्रसंगातून जे कोणी गुरुजी बा तर मॅडम पण नाही ते त्या वेळेला हा हा त्या वेळेला. ते शिकवायचे की तुम्हाला कुठल्या प्रसंगात कसं वागलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे. आणि ह्याच्यातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आई वडील सांगायचे की तुम्ही वळण लावा. नाही ऐकलं तर सोपा आणि मारायचे बिंदस आणि आता असं झालंय.. की परवाच्या दिवशी अक्षरशः म्हणजे मी जोक पण टाकलं म्हट आ. च्या वेळेला पुढं मास्तर ओढत न्यायच आणि पाठीमागून आई बाप काटेन मारत शाळेत पाठवायचे.
होय अशी अक्षरक्षा वरात असायची ह.
हा आणि आता पंधरा जूनला मी माझ्या शाळेत कार्यक्रम केला प्रवेश उत्. त म्हणून आम्हाला कंपल्सरी शासनाने दिलंय हा. गुलाबाच फुल नाही पायघड्या पाया. खाली पोरांच्या फुलांच्या पकळ्या त्याच्यावरून त्यांनी चालत यायचं. मग त्यांना ववळायचं मग त्यांना फुल फुगे द्यायचे मग खाऊ द्यायचा. आणि आजकाल पालक सांगतात की ओरडू नका हा ओरडल्यावर तिला दम लागतो. आम्ही घरात तेला ओरडत नाही.
अरे बरर. हे म्हणजे अवघडच. झा सुरुवातच इथून.
काल एक असं होतं की एक मुलगा रडायला लागला आणि अक्षरशः त्या म्हणजे माझ्या पोटात. आता मारल्या मी त्याला उचलल्यावर आणि त्याची आई तिथेच बसली होती. कारण सुरुवातीला आम्ही थोडं लांब अससायला सांगतोय की मुलाला पूर्ण सवय. पर्यंत तुम्ही जाऊ नका घरी. तर तिनं मला काही म्हणले असेल तो घरी पण असंच करतो आणि तुम्ही त्याला ओर. मारू नका तुम्ही तुमचा मोबाईल द्या त्यालाग तो गप्प बसत.
अ मग आता हे शाळेत पाठवले आपण मोबाईल साठी वाप. सवय होण्या साठी पाठवल ना म आजूजच्या मिक्स व्हावं. हे त्यांचं लक्षण नसते.
नाही आणि मुलाना शेरिंग केरिंग हा प्रकारच नाहीये कारण. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्यांना काही गोष्ट ह. कुून खायचं असतंय आपल्यातलं दुसऱ्याला द्यायचं दुसरं नाही हे माझय. आणि हे मीच फक्त त्याला कुणी हात लावायच नाही. आणी परत मला ती बाई सांगतेय मी म्हणल तुम्ही. हा फोन त्याला देऊन तो आता एवढा मला लाता मारतो. उद्या त्यानी फेकून दिलं मग हा सकाळीच त्याच्या बाबाचा फोन फोडूनच आलाय म्हणते. मग काय म्हणलं आता माझा फोडायला सांगताय काय अभिमान वाटतोय. हो.
अवघड परिस्थिती होत चालल्या. म्हणजे त्यांना हे वाटत नाही. कि ह्या कारणामुळें बाबा त्याला योग्य ते शिक्षण त्याच्यापर्यंत पोहोचावं. आणि ह्या गोष्टी बाजूला हव्यात असं वाटत नाही तर तुम्ही हे शिक्षण शिकवण्यासाठी त्याला. आमिष द्या मग तो शिकेल पण तेही योग्य नाही.
आणि ती मुलं तोंडात घास सुद्धा घेत नाहीत जोपर्यंत मोबाईल बघत नाहीत तोपर्यंत. इतके अडिक्ट झालेले. कि मोबाईल पुढे लावून देत तर मी जेवतो नाहीतर मी नाही आणि काय जेवतोय काय खातो तोय चावतोय. गिळतोय. काहीच कळत नाही.
मग त्यांना जर ह्या गोष्टीच कळत नसतील तर उद्या चावणं काय असते. चाऊन खान ही गोष्ट कशी त्या शरीराला समजायची. किंवा त्या मेंदूला प्रोसेस व्हायची की ही क्रिया आहे. ती चावण्याची क्रिया आहे. ह सतत सतत तिकडच. तिकडच. डोळे पुुढं स्क्रीनवर आणि इकडे काय करतोय काय माहित.
बर आणि ते काय लावले तेही समजत नाही. ते रील हिंदी आहेत. का मराठी आहे. त्याच्यात काय कंटेंट आहे. काय काय नाही नुसतं आपलं स्क्रोल करत बघत जायचं आणि एक टकन जर लावून बघायचं तिथं बस तेवढंच-
हो आणि नजर त्यांची इकडे इकडें अजिबात होत नाही त्यामुळ नजरेचित्र लहान- पण किती दोष लागत असतील डोळ्यांचे-
आणि दुसरी एक दोन वर्षाची मुलगी आणली आहे. मी म्हटल जरा तिलाी तीन वर्ष होऊ द्या एवढ्या लवकर नको- नाही नाही ए तिला सवय लावा. व जला ज कय,, - सळ य ति स्विमिंगला नेली होती पण साडेतीन वर्षे झाल्यावर घेताय. हा मग ती बेड ला धरून धरून स्केटिंग करते दोन वर्षाची मुलगी- आणि तिला सगळे पोयम येतात तिला- टेेते तुम्ही बोलायला सांगा आणि त्या मुलीला एकटीला बिना आधाराच चालता येत. नाही पण तिला मातीत सोडू नका मी म्हटलं आहो मातीत जेव्हा पडतील- मस्ती करतील एकमेकाला मारतील तेव्हा मजबूत होतील ना, नाही नाही तिला सवय नाहीये. आणि इतकी ती मुलगी आहे ना म्हणजे एक दुसरं कोणी गाडीवर आलं की फक्त ते आलेय- कल्पनेन ती रडते म्हणजे तिला भीती वाटते तिचे मम्मी पप्पा ती सोडून तिसरं माणूस - नको ण तिथ
मग ही लहानपणापासूनची त्यांची जर- मेंटॅलिटी होत असेल तर त्यांना ट्रॉमीिक किती होतील अडल्टसमध्येध्ये-
हा ते होणारच पुढं आणि कुठल्याच गोष्टी- त त्यांना म्हणजे कोणी नकोच आहे त्यांना नातेवाईकांची सवय नाहीये मित्रमैत्रिण सवय नाहीये फक्त आई बाप मोबाईल आणि आता असं झाले दोघही कमवतात. त्यामुळे त्यांना वाटते की आमच्याकड खूप पैसा आहे. जे आम्हाला नाही मिळालं हा म्हजे- आम्हाला मिळालं नाही ते सगळं मुलांना द्यायला
अ अेच आहेत हे लहान मुलांच झालं आमच्या इकडं मोठ्या पोरांचं सुद्धा- तसंच आहे अगदी सातवी आठवीच्या मुलाला वाचता येत नाही फक्त आई बापाच्या हट्टाबाईथे इंग्लिश मिीडियमला आहे.
हो
आई वडिलांच म्हणणं असं आहे की आई वडील- स्वतः शिकलेली नाही आहेत पहिली गोष्ट आणि पैसे आहेत पैसे आहेत म्हणजे कडले मोठठे नाही आहेत. मिीडियमच आहेत पण येता जाता पैसा आहे त्यांच्याकडे खेळता पैसा-
हम्म
तर त्या आई वडिलांचं म्हणणं आहे आमच्या घरात कोणीही शिकलेलं नाहीये
हम्म
एकुलता एक मुलगा आहे, आम्ही त्याला सर सुुद्धा म्हणत नाही.
हम्म
तेव्हा तुम्ही त्याला शिकवा आणि आमच्या आजूबाजूची सगळी- सगळे इंग्लिश मिडियमला आहेत मॅडम सगळ्या मुलांना जमते अहो आजूबाजूच्याना जम तुमच्या मुलाला जमते का ते पाह ना बरं आता तो यंदा आठवीला आहे. त्याला मराठी तरी वाचायला गपाहिजे बाहेर जाण्यासाठी, आपण या परिस्थितीत राहतोय म्हणल्यावरती बाहेर कुठले तरी बोर्ड वाचता आले पाहिजेत बाहेर काय लिहिले. कळालं पाहिजे. कुठे चाललोय गावचं नाव हे तरी समजलं पाहिजे.
हो ना.
समजवून सांगून सुद्धा त्यांच हेच म्हण आहे की, नाही मॅडम तुम्ही चुकीचं सांगताय. माझ्या मुलाला येतय. आणि त्या मुलाला लिटरली धड इंग्लिश वाचता येत नाही. धड मराठी वाचता येत नाही. त्याच लिखाण कसं माहितीय. हा त्यांचं लिखाण कस माहितीय त्या मुलाच म्हणजे त्याच्या पुढं वही दिली. किंवा फळावर लिहिलं. तर तो बघतो आणि कॉपी करतो पण त्याला ते बोलता येत नाही.
अरे बापरे.
ते बघून लिहिता येतो. मी म्हणल काय लिहतोस ते वाच बघू. येत नाही. फक्तं बघायचन लिहायचं. बघायचन लिहायचं. मग ते मराठी असू दे. इंग्लिश असू दे. काही असू दे.
हीच तर आहे. आता ते तर पैसेवाले तरी आहेत. आमच्या इथ एकजण आहे ते कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला जातात. मोलमजुरीसाठी. ते नंबर लागला तर काम मिळत. नाही तर मिळत नाही. आणि त्या आताची आत्ताची फर्स्ट टर्म ची फी साठ हजार आहे म्हणून त्याच्या आईन गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवलय. आणि त्याची ते फी भरली. आणि त्या पोराला मी विचारल फक्त की तुझ्या मम्मीच्या नावाची स्पेलिंग सांग. त्याच्या मम्मीचं नाव संग तो म्हणतो. येस येस